हॅलो
हां बोल
हा बोल की, काय कराय लागली
काय नाय बघ बसलय. तू
मी पण हाय बघ, आता आवरलं आणि आता बसले निवांत.
हा ह
मग काय काय वातावरण काय काय म्हणतय तुमच्याइकडचं
काय नाय बघ, गरमी पण खूप आय. आणि आता तर पावसाच ढगावळ वातावरण चालू झालंय बघ. त्याच्यातूनच गरमी व्हाय लागलीय.
हा ह काय नाय, तुमच्या साईडला तिकडे यायचं म्हणालत ते ग सुट्टी ये त्येना दोन दिवस
ये की मग इथं भरपूर बघण्यासारखं म्हणजे पर्यट. केलत. गावचं मंदिर खूप प्रसिद्ध ये आमच्या मंग ते य पाहण्यासाठी
तेच म्हणत होते. तुमच्या साईडला काय बघण्यासारखं हाय. मला जरा सांगशील काय म्हणजे यायला बरं.
आहे की, बघण्यासाठी तस भरपूर स्थळ आहेत बघ. पण आमच्या गावात प्रसिद्ध मंदिर आय. ते य
पांडवकालीन मंदिर आय. म्हणजे प्राचीन मंदिर आय की
होय होय. प्राचीन मंदिर हाय.
हा हा हा.
बघण्यासाठी पण एकदम छान हाय बघ अस म्हणजे अ महादेव मंदिरच आय. महादेवांचंच मंदिर ये. पण बघण्यासाठी प्रसिद्ध म्हणजे खूप प्रसिद्ध आय.
अच्छा
ति तरी भाविक तेन येत्यात महाशी
महाशिव रात्रं तेनं खूप मोठ्ठयानं होते आमच्या इथं, हा हा हा मं नेमक तुम म्हणजे तिकड त्या कुठ नेमक म्हणजे कुठल्या ह्याच्यात येतय ते कुठल्या एरियात येत?
अ राधारंगरी याच्यात
होय का
हां
हं हं मग आणखीन काय काय त्या साईडला बघण्या
काय अं हेच राधारनवी धरण हाय काय लक्ष्मी तलावे काय अभयारण्य आहे
होय काय
होय आहे की बघण्यासाठी म्हणजे भरपुर मंदिर सुद्धा आहेत
हां हां
त्यामुळे येऊ शकते अस कधी पण
तेच म्हटल विचारुया भरपुर त्या साईडच आपल्याला जास्त तेवढ माहित नाही ग हां म म्हटल मग तुला विचारून आपल येऊया तिकडे- येशील तेव्हा कॉल कर हं येतो मी तुझ्यासोबत सांगायला संप चालेलच मग काय विषयच नाही
होय बघण्यासाठी भरपुर अस सगळ हाय काय नाही
काय नाही बघ निवांत मग आता चहा पाणी घ्याय हां हां हां तुमच्या साइडला तरी जा अस कुठल म्हणजे कुठल्या पिकाच उत्पादन होतेय ग
जास्त भाताचच भाताच्या पिकाचच उत्पन्न उत्पन्न होतय म्हणजे होय होय पावसाच प्रमाण जास्त आहे का इकड
हां हां हा
त्यामुळे दुसरे हंगामी पीकाच येतच नाही भातच
अच्छा
भाताच पीकाच प्रमाण जास्त असते आमच्या इकडे
हां हां मग तरी तुमच म्हणजे भाताला किती अस म्हणजे किती दिवस लागतात पुर्ण भाताच-
भाताला आता मे महिन्यात झाला की चालुच बघ प्रोसेस
हां करायला होय होय सगळ प्रोसेस चालु होत्या हं मग त्याच्यानंतर दिवाळी नंतरच म्हणजे एक सहा महिने जातात सहा सात महिने
होय होय भात लावणी पासुन भात भांगलणे भात मळणे हे सगळ प्रक्रिया
प्रकिया चालुच असतात हं हं म्हणजे तिकडच्या साईड ला भात जास्त आहे म्हणा व्हय भात जास्त आहे इकडे हां हां
कष्ट आहेत ग भरपुर
होय भाताला म्हणतात बाबा भाताला भरपुर कष्ट करावे लागतात
लागतात होय पण सहा महिन्यात सहा महिन्यानंतर काय नाही
हां वर्षातुन सहा महिने काम करा सहा महिने बसुन खावा हं हं
साचते
हं आणि काय तुमच म्हणजे तुमच पर्सनल अस काही कडधान्ये वगैरे तिकड नाही का उगवत
नाही नाही तस काय नाही उगत म्हणजे अं थोडंफार भुईमुग नाचना
नां
असं शक्यतो माणसं करतात.
हां.
म्हणजे घरात खाण्यापुरतं करतात.
हा म्हणजे ते पण येेत तिकडे, उत्पन्न आहे थोड-फार. होय आहे की आहे. हा. पण भाताच प्रमाण जास्त आहे. हा म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणमध्ये भात उगवला जातोय. भाताच प्रमाण जास्तय. भुईमूग, नाचणं हि पिके घेतात.
पण जास्त त्यांच प्रमाण नसतयं, म्हणजे ज्यांना खाण्याचा जो साठा हवा आहे कनी, त्या प्रमाणच ते घेतात. हम् जास्त भात पिकवून
पिकवून तेन अस हे करतात. हा- हा तिकड पन्हाळ्या साइडला कि किलं वगैरे पण आहेत ना ग.
हो आहेत की.
ह हा मग ते म्हणजे अ काय म्हणतात ना, पन्हाळगड वगैरे त्या साईडलाच. अ आहे आहे. मग तिकडे काय काय आहे, असं म्हणजे पाहण्यासारखं त्या साईडला.
अ किल्लाच आहे की.
किल्लाच हाय काय फक्त. दुसरं आहे आहे बाग पण आहे तिथे एक बघण्यासारखी. हां.
मग सांग.
सांग येशील तेव्हा. ओके. जाऊ आपण. ते तर आहेच खरं. निवांत एक दिवस आलो कणी, मग येऊन जाऊन येऊया आपण.
चालतय कि, ये एक दिवस निवांत.
हां आणि मग जावू. बरं, मग आणि काय म्हणतात मुलं वगैरे. काय नाही तब्येत बरी हाय तुझी, हाय-हाय तबेत बरी आहे माझी, तुमची.
आहे आहे निवांत.
ह. आणि काय मंदिराविषयी माहिती आहे काय. मंदिराविषयी अस काय, प्राचीन कालीनच मंदिर आहे तेन असं. आणि पांडव कालीन मंदिर आहे. पिंड मोठी आहे ग मंदिरात आमच्या. हां-हां.
आणि त्यामुळं तिथल प्रसिद्धच झालय ते मंदिर.
पांडव कालीन म्हणजे असं पांड पांडवांच्या राज्यात बांधलं, बांधलेल आहे ते. त्यांनी स्वतःच बांधल हा स्वतः पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे ते.
आणि त्यामुळं हे होतयं.
म्हंटलं इतिहासच त्या काळातलं आहे.
नाही नाही, स्वतः पांडवांनी बांधलेय ते मंदिर. हं ते पांडवकालीन म्हणजे कसं, एका रात्रीत मंदिर बांधायचं असतय. ते मंदिर पांडवांनी बांधलय. म्हणजे
त्यांनी.
होय- होय. दिवसाचा जो सूर्य उगवतोय ना, ते सूर्य उगवायच्या आधी मंदिर बांधून पूर्ण झाला पाहिजे.
हां. असं असते पूर्वी पांडवकालीन मंदिर म्हणजे कसे असतात. अच्छा! पांडवांनी बांधलेलं ते मंदिर हाय. हा. भिंतींच गोरीव काम म्हण परत मूर्तीवरची डिझाइन. ह. जी मंदिराला लाग लागणार आहे त्यांच्या खांबावरची डिजाईन. हा.
मंदिराचं छत.
ह.
असं पूर्णपणे म्हणजे एखाद्या कारागीनं कोरवल्यासारखा आहे.
बघ त्यावेळेस आणि काही काय नव्हत पण.
होय, त्यावेळेला काही नव्हतं.
त्या काळात बांधलेले मंदिर. होय होय. पूर्वीची माणसं म्हणतात ना की पांडवांनी मंदिर बांधलेय. हा.
प्राचीनच मंदिर पूर्ण आहे. मग त्याच्या भोवतीन छोटी छोटी मंदिर आहेत. पण त्यांना काही जास्त आकार नाही. पण थोडी छोटी छोटी मंदिर आहेत. मंदिराच्या बाजूलाच एक मुस्लिम मंदिर आहे. म्हणजे आमचं मंदिर बांधून झाल्यानंतर
अ ह. थोडा वेळ होता बहुतेक असं म्हणजे पूर्वीचे लोक सांगतात आम्हाला. हा हा. मग त्याच्यानंतर ते मंदिर बांधायला घेतलं पांडवांनी. ह. आणि त्यावेेळेलाच कोबडा ओरडला. ह.
म्हणून ते निम्म्यातच म्हणजे अपूर्णच मंदिर टाकून ते पांडव गेलेल. मुस्लिम मंदिर आहे. मुस्लिम मंदिर आहे. कडेलाच एक. आमच्या मंदिराच्या मुस्लिम मंदिर आहेकडलाच तिथ. त्यावेेला ते गेलेलं मग ते अपूर्णच होते काहीतरी कित्येक वर्ष झालं अपूर्ण होत. मग ते आता दोन-तीन वर्ष झाले की त्या मंदिराला म्हणजे थोडं परत कळसाची स्थापना केली.
अच्छा! म्हणज एका जागीच दोन्ही मंदिर आहेत महादेवांचं पण आणि. नाही महादेवांचं मंदिर पायऱ्या उतरून गेल्यानंतर खोल सकट जागेला आहे. ह.
आणि जे मुस्लिम मंदिर म्हणतोय ना आपण ते पायऱ्यात चढून आल्यानंतर पूर्ण ड मंदिराच्या डाव्या साईड ला पूर्ण बॅक साईड ला मंदिर असल्यासारखं.
म्हणजे जर हे मंदिर पाहत असल तर तिकडून हे मंदिर दिस दिसणार नाही इकडून ते दिसनार नाही असं आहे का?
नाही दिसतय. हे मंदिरच असं डाव्या साईडला आहे. तिथूनच पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून गेल्यानंतर अ महादेव मंदिर लागते.
हा हा हा. असंय. म्हणजे जातानाच मुस्लिमांचं मंदिर लागते ते.
आणि मग खाली गेल्यानंतर महादेवांचं मोठं मंदिर.
हा हा म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात.
होय. तिथं म्हणजे, अ तुळशीचा कट्टा सुद्धा, पांडवांनी बांधलेला य.
होय, ते ईतक्या पर्यंत झालं सगळं?
होय, इतकं सगळं असं म्हणजे, प्रत्येक गोष्टीत
सगळं तुला मिळणार, त्या मंदिरात, हं हं. सुरुवातीला, गणपतीच्या मंदिर आल, गणपतीच्या देवाची मूर्ती हाय हं हं, त्याच्यानंतर गणपतीच्या, मूर्तीच्या, पाठीमागच्या साईड ला, नंदीये. हं हं.
आणि नंदीनच्याच, अं मंदिराच्याच, बरोबर समोरच महादेवांची, मोठी मूर्ती ये, म्हणजे पिंड, अं पिंडच ये, ति अशी
अं हं ह.
असं बघण्यासारखं, मंदिर ये.
मग काहीचं नही, मग छान एकदास वेळ मीळाला की, नक्की येऊन बघून जाऊ, म आम्ही.
चालतय की, यखादी पण, आणि मग हे करूया आपण.
हा हा, यायचे तुला, कॉल करते की, मी. बर, हं ठ्यू मं?
बर बर, चालतंय.